हॅलो. हॅलो हॅलो हा आवाज आलाय का आता आलाय ब तुझा हॅलो रेंज मध्ये आहे
हॅलो
ह आत्ता आला मला तुझा आवाज माझा येतोय आवाज हॅलो माझा आवाज येतोय
हॅलो
आवाज येतोय काय माझा
हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो
आवाज येतोय काय माझा
हॅलो
हॅलो हा हॅलो माझा आवाज येतोय काय
हो हो ये आलागला आहे की आता तुम्हाला रेंज नाही आहे ते
अगं नाही आहे की जरा जरा रेंजचा जर रेंजचा प्रॉब्लेम आहे का पण नाही पण आता आलाय ना
हो हो आता या लागलाय की हो हो आता या लागलाय व्यवस्थित
आता कसं वातावरण खराब आहे ना त्यामुळे रेंचा थोडा प्रॉब्लेम येतोय
बर बर काही प्रॉब्लेम नाही घ्या किती कॉल केले असू ते बरं ठीक आहे मला फास्ट ो अस सांगा ऍक्च्युली आमच्या घरी पाहुणे येणार आहेत आणि मला ना चिकन खरड्याची रेसिपी पाहिजे
पण तुला चिकन खराडाच का बनवायचंय म्हणजे काय विषय आ तू इक्या एक तर मला घडबडीने कॉल केल्यास आणि तुला मला काल कॉल करता आला आ नाही काय तुला सांगता आलं नाही
ऍक्चुली स्पेशल गेस्ट आहेत आणि स्पेशल टायमिंगला यायला लागला तुम्हाला मी नंतर सगळं सांगेन
बरं
काय झालंय अस आणि त्यामुळे आज एकदमच कॉल आला की आम्ही या लागलोय मग म्हंटलं आता दिदीना कॉल करूया काय सांगतात बघूया रिसीव्ह करतील का नाहीत पण देव पावला तुम्ही रिसीव्ह केला सो मला प्लीज चिकन खरड्याची रेसिपी सांगाल का
हो हो नक्कीच की आता काय कर तुझ्याकड टाइम कमी आहे ना
हो अगदी कमी आहे म्हणजे ते निघलेत हा
हा मग तू चिकन खरडा पटकन होऊन जाईल चिकन खरडा आणि भाकरी एक नंबर लाग ल ते कर आणि जिरा राईस कर त्याच्यासोबत
ओके मग मला हे जिराला ण रेसिपी सांगा थोडक्यात म्हणजे तुम्हाला टाईम असेल तर थोड फास्ट सांगा पण सांगा पण ल पण फास्ट नको जेणेकरून मला का मी थोडं नोट करणार आहे
हा नोट कर चालते मी तुला लगेच सांगते आता चिकन किती माणसांचं करणार आहे अस एक चिकन अर्धा किलो आणलीस तरी चालते काय प्रॉब्लेम नाही हम्म अ चिकन अर्धा किलो आणलीस तर दहा बार मिरच्या घाल मिरच्या घे
हां हां
दहा बार मिरच्या देट खुडून घाल आणि त्या काय करायचं तुझ्याकडे पाटावर वंट आहे ना खरात तुझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे तर तू मिक्सरला लाव ह मग थोडस तेल घ्यायचं त्याच्यामधे
मिरचा लाल घेऊ का हिरव्या
अ हिरव्याच घे लाल नको घेऊस आणि दे काढ त्याच्या आणि त्याच्यामधे थोड लसूण आणि ज टाक जरा आणि जरा कोथिंबीर टाक आणि जरा धन धन टाक असं ओबडधड ओबडधोबड हे करून आणि थोडस कोल नाही ओलं नाही आपण नारळाचं म्हणजे वाळळ नारळाच खो खोबरत टाकायचं
ओके हां
वाळ खोबरं टाक खोबरं म्हणजे खोबऱ्याचा किस टाकायचं आणि हे काय कर सगळं थोडस तेल टाकून चांगलं भाजून घे लय पण भाजायचं नाही आणि कोथिंबीर
ती एक पेस्ट म्हणजे ती पेस्ट बनवून झाल्या मिरच्याची सगळं मिक्स करू
ह हा तसं करायचं नाही काय कर मी हे सगळं एक तवा घे तव्यामध्ये थोडस जिरं टाक मी पहिल्यापासून सांगते बघ तुला तवा घे तव्यामध्ये थोडस तेल टाक एक चमचा भर त्यामध्ये थोडस जिरं टाक बग मिरच्या टाक मिरच्या चांगल्या भाजल्या जरा लेप पण भाजायचं नाही थोडस रोस्ट करायचं आपल्याला लक्षात ठेव आणि थोडस लसूण टाक त्याच्यानंतर वाळं खोबरं टाकायचं मग धनी बडधोबड आणि कोथिंबिरीच्या काड्या सकट कोथिंबीरी टाकायची आणि थोडस मीठ टाक आणि जर तुला टॅमॅटो हवा असेल तर तू टमॅटो टाकू शकशील नाही तर नको म्हणजे जसं तुझ्या आवडीनुसार आणि हे मिक्सरला लाव
टोमॅटोने छान होईल का नाहीे तुम्ही सांगशीलला ते मी ऐकणार
एक आंबट पण येतोय पण नको कारण आपण पुढं ज म्ह नको नको म्हणजे
आणि टाइम पण नाही कधी एवढं कक ओके चालेल
हम म्हणजे तुला आवडत असेल तर टाकण्यात राहते काय एव हे नाहीये कुणाला आवडत
हा म्हणजे ऑप्शनल आहे ना स्किप करू शकतो आपण
कारण की लिंबू लिंबू असेलच ना लिंबू क मग टोमॅट नको
चन खाडा म्हणला लिंबू आणि मीठ नाही आणि कांदा नाही अशक्यच आहे
हा ह ते पण झालं चोड आणि मग काय करायचं तुला मला सांगते अ कांदा घे बारीक तीन चार मोठे कांदे काप त्यामध्ये कांदा तेलात चांगला कांदा भाज बारीक कांदा मग असं लाल लालसूर होऊस पर्यंत भाजलीस की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट एक चमचा टाक आणि ती जरा भाजलीस की नाही तो खरडा जो केलाय आपण तो खरडा एक दोन तीन मिनटं चांगला बारीक गॅस व भाज बारीक गॅस मि फा ग व जू शक त्या बारीक गॅस वर भाजायचं एक दोन चार मिनट लागलं तरी चालतील
ओके
मग ती बेस्ट झाली ना सगळं आपण टाकलेलं मग आपण सगळे अ कोरडी मसाले ऍड करणार आहे कोरडी मसाल्यामध्ये काय काय अ बघ आपण टाकायचं य
हा
हळद थोडीशी हळद किचचटंग मसाला आणि थोडस चिकन मसाला टाक आणि एक लाल तिखट अर्धा चमचा टाकर ना आपण मिरची टाकल्या त्यामुळे लाल चम लाल तिखट थोडस टाक प्रमाणात आणि हे सगळं मिक्स कर मिठाक आणि चिकन हे सगळं भाजले ना मग त्यावर चिकन टाक चिकन स्वच्छ घ्यायचे हे तुला मी म मध्ये सांगितलेय कसं धुवायचं ते बरोबर आहे
हो हो हो हो
करताना विनेगर आणि लिंबू लावून स्वच्छ धुवायचा ज्यामुळे त्याच आप रक्त व काय असेल किंवा एक कुठ तर काय तर हे झालं असेल तर निघून जात आणि वास येत नाही त्यासाठी आपण विनेगर आणि लिंबू वापरतोय लक्षात ठेव वॉश कराला असते ना आपण ते चिकन ते त्यामध्ये टाकायचं आणि चांगलं भाजायच दोन तीन मिनट अस रो करायच एकदम भारी त्याला लक्षात ठेव एक तुला टिप्स सांगते ज्यावेेळेस आपण चिकन टाकणार आहे मसाल्यामध्ये त्यावेळेस गॅस मोठा ठेवायचं कारण चिकन गरम व्हायला पाहिजे लगेच म्हणून
हा
हा गरम लगेच व्हाला पाहिजे आणि साईड ला पाणी कर आणि चिकन काय कर चांगलं वाफेवरच जरा शिजू दे पाणी घालू नकोस ेच वाेवर एक चार पाच मिनिट शिजवली नाही मग साईडला पाणी गरम कर आणि ते पाणी मग त्यामध्ये घालायचं आणि पाण्याची क्वांटिटी थोडी थोडी ठेव आपल्याला सुख करायचं असेल त्या मनान ठेव लले पाणी वतलीस की मग ते पूर्ण आमटहून जाणार ती बरोबर नाही लागणार इतक खरडा करायचाच आणि हे पण होऊ शकते अस आणि हे झाल्यानंतर ना तू हे फक्त भाकरी बरोबर छान लागते चिकन खराडा खाऊन बघ
ओके आणि मी मला राईस पण सांगतो बोलेला ना तुम्ही एक थोडक्यात सांगता फास्ट मध्ये
हो हो हो हो जिरा राईस मी सांगते की तुला जिरा राईस अगवले सोपा आहे काय करायचं दोन पद्धतीचा जिरा राईस ह आहे काय अ त्यामध्ये काय एक पद्धत तुला सांगते कि मोकळा मोकळा भात शिजवून घ्यायचा भात शिजल्यानंतर त्याच्यावर आपण तडका देऊ शकतोय जिरं कोथिंबीर आणि आपलं ह जिरं कोथिंबीर घालायचं आणि तम्हाला पत्र एक घालायचं मिरच्या घालायच्या तडक्यासाठी आणि कडीपत्ता पाहिजेला त कडीपता तीस किंवा तुझ्या आवडीनुसार आणि थोडस ह हे घाल हे आपलं मसाले भाताचा मसाला
ओके आणि सर्व करताना कसं करायचं म्हणजे एकदम ताट बनवायच म्हणजे रास वगैरे सगळं ठेवायचं प्लेटमध्ये तो चिकन खरडा भाकरी लिंबू मीठ आणि मग राईस
हा काय करायचं सांगू का तुला हॅलो ऐकू येते काय तुला हा काय गरमहेत आता मी तुला एका पद्धतीने जिरा राईस सांगितलाय की तू ह्याच्यावर मोहन द्याय. वून आणि नंतर न सगळं मिक्स करायचं हे असं पण होत आणि.. दुसरी पद्धल सांगते डायरेक्टच पुढ द्यायच की एका पाटील मध्ये तेल थोडं जिरं थोडं मिरच्या.. कडीपत्ता तमालपत्र आणि आलू लसण पेस्ट घालणार. इमेज तिथे टाक नाहीतर अख्खी टाक कतलाय मसाले काय वगैरे ऍड करायचे यामध्ये आणि तो भात धुतलेला तांदूळ टाकायचा. स्वच्छ आणि गरम करायचं म्हणजे मिक्स करायचं आणि गरम पाणी होतायचं आणि मीठ टाकायचं झाला जिरा राईस असंही करू शकतेस असंही करू शकते. जर फास्ट प्रोसेस पाहिजे असेल तर तू ती वरूनच फोडणी टाक तसाही होतोय. तर जुझ्याकडे टाइम असेल तर पण
ओके ऍक्च्युली काय झालंय ना माझ्या दादानी ना दादांचं लग्न ठरलंय. मग ते पत्रिका देण्यासाठी येत आहेत मग ते एकदम कॉल केला म्हणजे खुश खबर आहे खूप दिवसात वणी वगैरे छान हाईत. ते येणार आहेत मग त्यांच्यासाठी झटपट मग त्यांनी कॉल केला मला म्हटले की - - थोडं चमचमीत बनव तू ह्या या्या गावची आहेस ना तर तुमच्या इथं छान बनलंच पाहिजे वगैरे मग मी लगेच मला तुझी आठवण आली म्हणून म्हटलं सो तुला कॉल करूया.
आणि असं चिकन खरडा बनवून त्यांना देऊया असं वाटलं मला म्हणून मी कॉल केलेला.
बरोबर हाय आणि सर्व करताना काय कर म्हणजे वाढताना लिंबू - - कांदा ते काय आपल्याला ठरलेलच हाय आणि एका प्लेट मध्ये चिकन खरडा - - आणि तू मटण आणि म्हणजे आमटी आणि - - पांढरारस्सा बनवलीच असशील तो बन टाक. त्यामध्ये म्हणजे एका वाटीत दोन हे कर आणि राईस साईडला ठेव आणि भाकरी कर टाक. आणि राई शेवटला दे. आधी ते खाऊ दे. दोन भाकरी वगैरे दे. आणि राईस नंतर राईस प्लेट मध्ये थोडा आणि लास्टला दे.
ओके. चालेल. काय असेल तर मी तुम्हाला म कॉल करते काय म्हणजे का प्रॉब्लेम जरी झाला म व्हिडिओ- - कॉल करते तुम्ही फक्त मला गाईड करा.
हा, हा. चालेल, चालेल. करते.
हा, हा. थँक यू. मी करेन आता फास्टमध्ये - - परत निवांत कॉल करेन बाय.
हो, हो. कर कर आणि कॉल करा आठवणीन ओके बाय.
हो, हो.
हा.